हॅलो आवाज
हो येतोय.
मोठा येतोय ना.
हो मोठा येतो आता, बरोबर येतोय मला आवाज.
ठीक आहे, तर सुरुवात करा तुम्ही.
बरं चालेल. तर मी आता आपण आज शाळा या टॉपिकवर बोलूया. चालेल?
हो हो चालेल ना.
ठीक आहे. तर मग आपलं म्हणजे आपलं लहानपण म्हणजे आज खरं सांगायचं तर हा टॉपिक खूपच छान आहे आपल्यासाठी. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातला अ खूप महत्वाचा भाग असतो. म्हणजे लहानपणी आपण पहिल्यांदा शाळेत जातो, तेव्हा थोडी भीती वाटते. नवीन मित्र नवीन शिक क्षक आणि नवीन वातावरण असतं. पण काही दिवसांनी खर तर आपल्याला तिथलीच सवय होते. माझा एक किस्सा सांगाय ते झालं तर मी खूप घाबरायची म्हणजे इतकीे म्हणजे आम्ही जेव्हा आमच्या गावामध्येच शाळा होती आणि माझ्या बहिणी वगैरे तिथेच होत्या शाळेत, पण त्यांचं ना एक सर होते. म्हणजे त्यांचं नाव आता नाव मला आठवत नाहीये. पण ते सरांचं असं होतं की, ते खूप स्ट्रिक्ट होते. आणि मग त्या माझ्या बहिणी वगैरे येऊन आम्हाला घरी सांगायच्या की आमचे सर अशे आहेत, ते खूप स्ट्रिक्ट आहेत वगैरे असं तसं. तर मग मी शाळेत जायच्या आधीच खूप रडायची खूप म्हणजे इतकी रडायची, की मला नाही जायचं त्या शाळेत. मला त्या सरांची खूप भीती वाटते. म्हणजे मी त्यांना पाहिलं पण नव्हतं तरीपण मला एकदम अशी खूप भीती वाटायची. मग मी खर तर पहिली ते दुसरी मी माझ्या बहिणीच्या चौथीच्या वर्गातच बसलीय. म्हणजे मी त्या सरांना इतकी घाबरायची की, त्यांना पाहिलं तरी मी खूप रडायची. खूप म्हणजे मला सहणच नाही व्हायचं, त्यांना बघितलं तरी त्यांना मी खूप घाबरायची. मग दुसरे एक आमचे देशमुख गुरुजी म्हणून होते मग ताई मला खूप आवडायचे म्हणजे ते आमचे प्रिन्सिपल होते शाळेचे. प्राथमिक शाळा होती आमची माध्यमिक म्हणून, मग मी त्यां च्या ते मला त्यांच्या वर्गात बसवायचे म्हणजे असे बसवायचे की ते चौथीच्या मुलांना शिकवायच्या त्यांच्या टेबलवरती मी बसायची. म्हणजे पहिली ते दुसरी मी पूर्ण त्यांच्या वर्गातच माझ्या बहिणी वर्गातच चौथीमध्ये बसलेली. असा माझा किस्सा आहे लहानपणीचा. शाळेचा. तुझं काय सांगशील?
शाळाबद्दल बोलायचं म्हणजे खूप काय आहे, कारण की बोलतात ना आपण प्रत्येक गोष्टीची नवीन सुरुवात ही शाळेपासूनचं करतो. शाळे म्हणजे बोलतात ना जसं आपण बोलायला शिकलो. पण वाचायला लिहाय ह्या सगळ्या गोष्टी आपण शाळेतच शिकलो आणि त्यामुळे बोलतात ना खूप आपल्या मनाच्या जवळ असते. आणि अ प्रत्येक टप्प्यावरती वेगवेगळं असतं. जसं शाळा नंतर कॉलेज ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण शाळा जी असते त्याच्यामध्ये आपण खूप वर्ष काढलेली असतात. त्यामुळं ते त्या आपल्या खूप साऱ्या आठवणी असतात. आता मी जर माझ्या शाळेबद्दल बोलायचं झालं तर माझी शाळा शहरामध्ये होती आणि तिथे म्हणजे बोलतात ना आम्ही आम्ही गावावरून नुकतेच तिथे असं म्हणजे राहायला गेलो होतो. आणि पहिलीला माझं ऍडमिशन झालं होतं त्यामुळे अ माझी बोलीभाषा किंवा माझं जे व्याकरण वगैरे ते थोडसंच गावंढळ होत, कारण की अ लहान जलमल्यापासून गावाला राहिल्यामुळे, त्या सगळ्या गोष् की अ म्हणजे वअगदीच एकदम शुद्ध असं आम्ही बोलत नव्हतो. मग शाळेत गेलो. मग त्या तिथे ज्या शहरातल्या मुली वगैरे मग, होत्या वर्गामध्ये म थोडस अ टिंगल व टवाळी अशा सगळ्या गोष्टी व्हायच्या तर म्हणजे, मला एवढं आवठ आठवत नाही, पण मी दुस सिरीयल होते माझी मम्मी मला म्हणजे आई माझी सांगते, की असं असं किस्सा झाला होता. तर जेव्हा म्हणजे असे मुली होत्या आणि या एक असं म्हणतात ना, एका माझ्या बोलण्यावरनं त्या लोकांनी मला एवढं चिडवलं होतं. खूप म्हणजे बोलतो ना आपण लहान असतो आणि गावाकडच्या मुली एवढ्या अ बोलतात ना खूप हे असतात, भावनिक असतात कारण की त्यांना. म्हणजे, जास्त गोष्टींच एवढे माहिती नसते. तर मी एवढी हळवी झाली आणि मी रडायला लागली मग मी रडत होती मगं शिक्षकांनी
हॅलो. हॅलो, तुमचा आवाज ब्रेक होतोय हम्म हम्म बोला. हा हा आता येतोय मध्येच गायब झाला होता.
हां. तर मग मग माझ्या आईला, मी सांगितलं गं असं असं त्या मुलींनी. अ माझ्या बोलण्यावरून मला त्यांनी चिडवलं आणि हसाय लागल्या तर मला खूप कसतरी वाटलं. मी आता शाळेतच नाही जाणार, असं तसं मग घरी आल्यानंतर मग. माझ्या आईनी माझ्या वडिलांनी मला खूप समजवलं अगं असंच असतं. आपण गावाकडून आलोय, तर आपल्या भाषेमध्ये थोडा फरक असतो. त्यांच्यासाठी ते एक मनोरंजन वाटतं त्यांना की ही अशी का बोलते? कारण की त्यांनी ते कधी ऐकलं नसत मग अशी खूप म्हणजे मनाची समजूत घातली अशी मला आई सांगते मग मी दोन-तीन दिवस गेली नव्हती शाळेत. पण परत जायला लागले, मी अगदी आवडीने.
हालचाल ओके. म्हणजे माझ्या नंतर मी ते तोच किस्सा मी पूर्ण रिपीट करेन. नंतर मग ते, मी ज्या सरांना घाबरायची नंतर मग. मला नंतर-नंतर मग थोडं थोडंस गेल्यानंतर माझे प्रिन्सिपल होते आमचे मुख्याध्यापक होते. त्यांनी आम्हाला सांगितलं मला सांगितलं की अगं काही नाही करत ते तुला काही नाही करणार तू जा एकदा बस. नंतर मग थोडी थोडी इतके, हळूहळू मला त्या सरांची इतकी सवय झाली ना. कि मी म्हणजे प्रत्येक क्षणाला मी डबा खायला पण त्यांच्यासोबतच बसायचे ते, पण मला अस त्यांच्या बाजूला बसवायचे. म त्यांनी मला बोलावून घेतलं की अगं मी काही करणार नाही तुला मारणार नाही तू काय एवढी घाबरतेस मला वगैरे असं तसं नंतर म त्यांची पण मला इतकी सवय मग आता म्हणजे ते क्यावा खरं तर वारलेच सर पण मला त्यांची इतकी, आठवण आली तरी असं एकदम भावनिक होतं. की म्हणजे कशी अशी म्हणजे खूप त्यांनी मला छान समजवलं नंतर मग मी त्यांच्या सोबतच बस सवय वगैरे लागली, आणि मग नंतर छान गेले माझे दिवस. मग तसं माझं पहिली ते चौथी गावातच झालं, नंतर तुझं. जसं सांगितलंस, तू शहरात गेली तसं माझं सुद्धा. अ.. पाचवी ते दहावी शहरामध्ये, अगर आमच्या शाळ गावामध्ये फक्त. इयत्ता चौथीपर्यंतच शाळा होती, मग त्याच्यानंतर मग. मला पण, मला पण शहरात जावं लागल. तसंच माझी पण कंडिशन तशी. जसं तुझं झालं होतं, तसं माझं पण झालं होतं की. आम्ही एकदमच अगं आम्ही आमचं ट्रेनचा प्रवास होता. म तो एक उत्साह पण होता की, आता आपण गावातून. ट्रेनने प्रवास करणार आणि रोज प्रवास करावा लागणार. आणि आपण शहरामध्ये जाणार मगशहरामध्ये गेल्यानंतर आपल्याला खाऊ हे ते जे गावामध्ये आपल्याला एवढं काही सोई उपलब्ध नसतात हा तसं मग आपण शहरामध्ये गेल्यानंतर अरे, मग आता मला माझी मम्मी पैसे देणार वगैरे असं तसं हे ते. माझ खूप अशी अ -आतुर म्हणजे, एकदम उत्साही होऊन आम्ही शाळेत जायचो. आणि मग ट्रेनने प्रवास तर मग, अगदीच म्हणजे ती खूपच आमची धमाल असायची. कारण सगळ्या काकांच्या मुली गावातल्या मुली सगळ्या एकत्र अ रेडी होऊन मग अ म्हणजे व्यवस्थित आवरून मग ट्रेनच्या टाइम वर जाणं वगैरे म्हणजे तसं खूप छान छान अ.. गोष्टी होत्या. माझ्या आयुष्यात म्हणजे, असं तो एक बालपण आणि ती शाळा आहे, ते कधीच विसरू शकत नाही. हा माझ्या अ.. आयुष्यातला अनमोल क्षण आहे, असं मी बोलेन. अजून काय सांगशील तू.
मी सांगायचं म्हणलं तर. मला अजूनही आठवत मला, पण एक म्हणजे माझ्या शिक्षिका होत्या. अ आणि त्या खूप अशा हळव्या होत्या. म्हणजे अ... मुलांना कधी त्यांनी मारलं नाही, ओरडल्या म्हणजे एवढं प्रेमाने ते समजवून सांगाय च्या की कुठल्याच मुलाला, त्यांच्या म्हणजेच काही. शंका असेल किंवा काही कळलं नसेल तर, विचारताना त्यांना मनामध्ये काहीच वाटायचं नाही. तर, त्या त्यांचा आवाज खूप छान होता आणि त्या म्हणजे गायनाची त्यांना खूप आवड होती. मला अजूनही ते गाणं खूप आवडतं, आठवतं सुद्धा ते तुम्ही पण ऐकलं असेल मग. अ ही माझी शाळावर, माझं मनापासूनही आवडते. म्हणजे अ त्या गाण्यामध्ये एक एक एक ओळीचा अर्थ एवढा छान आहे. की, अं.. तरी खूप छान वाटतं आणि मला वाटतं की, मागच्या चार पाच वर्षा अगोदर आमच्या. शाळेमध्ये एक संमेलन झालं होतं. माझी विद्यार्थ्यांसाठी, तर माझी दहावी ब म्हणून माझी तुकडी होती. तर त्या वर्गासाठी माझी विद्यार्थ्यांसाठी संमेलन. केलो होतो. तेव्हा आम्ही सगळे भेटलो होतो, आणि बऱ्याच टक्के म्हणजे, नन्यानव टक्के सगळ्यांची लग्न तर झालीच होती. प्रत्येकीच्या हातामध्ये मूल होतं, पण त्या शाळेकडे बघितलं तर थोडंसं वाईट वाटलं. कारण की, आपल्या वेळी शाळा होती तेव्हा, तिथे शिस्त होती अ.. प्रत्येक गोष्टीची. बोलतात ना शाळेप्रमाणे होते. पण आत्ताच्या मुलांना म्हणजे, मला आठवतंय मी लहान होती. तर कंपल्सरी म्हणजे कां, अं.. आम्हाला ना, कायमस्वरूपी वेण्या बांधूनच जाया लागायचं. रिबीन पाहिजे, वेण्या पाहिजेत हां.. पण आता मी बघितलं मुलींनी, तर काय त्यांची केस कुठे वेणी नाय. काय नाय म्हणजे, खरं सांगाय गेलं म्हणजे बघून, असं वाटलं की ही शाळा आहे की धर्मशाळा. तेच कळत नव्हत म्हणून, थोडंसं मन दुखावलं हा शिस्त सोडून दिली होती. ती मुलांनी आणि शिक्षक हि त्यांच्या नादातच होते. कोणाच कोणावर तेवढं म्हणजे, आणि आजकाल कोण करतही नाही कारण की खूप. बोलतात ना सगळीकडे, या सगळ्या गोष्टीला खूप सारे नियम आलेत. आणि हे सगळे ते सगळ्यांनाच म्हणजे करावे लागतात, असं मला वाटतं.
अगदीच म्हणजे, आताच कसं झालं माहितीय कां. जे आपल्या टाइममध्ये आपल्याला शिक्षक लोकं मारायचे, पण तेव्हा मारायची तरी आपल्याला असं काही, प्रॉब्लेम नाही असं आपल्या आईवडील सुद्धा काही. बोलत नव्हते पण आताच असं, जग आहे की किंवा आताच असं कलयुग आहे की. म्हणजे शिक्षकांनी ओरडलं तरी लगेच, जे मुलं असतात ते आपल्या. पालकांना येऊन सांगतात. मला टीचर ओरडले मला त्याशाळेत जायचं नाही. आणि मग असे पेरेंट्स पण म्हणजे, अशी आईवडील सुद्धा असे हा पालक सुुद्धा असे ते आहेत की ते लगेच, म्हणजे शिक्षकांविरूद्ध तक्रार करतात. तुम्ही आमच्या मुलांना हात नाही लावू शकत तुम्ही हा. तुम्ही ओरडू शकत नाही वगैरे असं तसं पण आपल्या काळात तसं नव्हतं आपलं एकदम आपले शिक्षक पण, अ.. असे आपल्यासोबत छान. अ.. मित्र मित्रमैत्रिणीसारखेच वागायचे, आणि असं खूप छान आपल्याला. त्यांनी ज्ञान दिलेलं आहे. तसंच माझं मला ते एक आठवत की म्हणजे एक माझा आवडता म्हणजे आपली मधली सुट्टी ती मला खूप आवडायची शाळेत असताने. की मधली सुट्टी झाली की मग डबा खायचो आणि मग ते बाहेर जाऊन खाऊ खाणं वगैरे किंवा आणि आ आपल्या ह्याच्यामध्ये आप पला आपला जेव्हा आपण जेव्हा शाळेत होतो तेव्हा आपले क्रीडा स्पर्धा वगैरे असे खूप असायचे तेव्हा आपण किती म्हणजे खूप अ अशी मजा केेलेली आहे खरं तरी म्हणजे या प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि तेव्हा त्या त्या काळामध्ये आपण असं मुलगा-मुलगी असं भेदभाव नव्हतो करत. पण आत्ताचा काळ असा आहे की मुलगा-मुलगी बोलली खरं तर असं एकमेकांचं बोलणं जरी झालं तरी खूप लोकं काहीही विचार करतात हा पण आतास ते नाहीे आहे आता म्हणजे आता खूपच हे झालेलं पण तेव्हा आपण एकत्र मुलं आणि मुली एकत्र बसून जेवायच एकत्र बसून टिफिन खाय म्हणजे सगळंच करायचं पण आताच्या याच्यामध्ये म्हणजे शाळामध्ये खूप फरक पडलेला आहे. आताची फीज पकड हे करून गेल तर आपण अ फीज म-म्हणा किंवा अजून काय काय म्हणजे खूपच अगदीच अ शाळेचा अर्थपूर्ण च हे हा बदलून घ्याला अगदीच म्हणजे आज आपली शाळा संपून खर तर बरीेच वर्ष झाली असेल, तरी शाळेच्या आठवणी आपल्या काय मनात ते म्हणजे अजून ही जुने मित्र भेटले तरी आपला नक्की गप्पा होतात वगैरे असं छान-छान आहे.
हा आणि आपण ते कधी विसरू नाही शकत बोलतो ना एखांद्या वेळेस आपण अ म्हणजे बोलतात ना कॉलेजमध्ये अ जे आयुष्य घालवलेय ते विसरू शकतो पण अ शाळेमधले दिवस आहे ते नेहमीच आठवणीत राहतील कायमस्वरूपे.
अगदीच चालेल, तर आपलं झालेलं आहे म्हणजे आपण या टॉपिकवरती जेवढं आपल्याला हवं तेवढा वेळ आपण बोललेल आहे तर आपण मग आ कॉल
व संपोया इथे
हा संपूया ठीक आहे धन्यवाद.
हम्म धन्यवाद.